हॅलो
हॅलो हां बोल की
हम्मं अरे ते नाहीं आपलं डिप्लोमाचं प्रोजेक्ट ते होतं मा यांला लक्षांत आहे कां तुझं झालेलं आपलं
हां माहिती गे असं मी येऊन केलेलं नां आपणं कांहीत दोन ग्रुप मध्यें
हां मेगा प्रोजेक्ट
अरे केलं नां की
तेचं म्हटलं आंता होयं डिग्रीला पणं आंता करायंला लागणारं नां म्हणजलं आपलं कायं कायं कसं केलेलं तिला डिस्कस करूं यां
हां तस कदर क्रीजी
तेचं आपलं अं
हां
मागच्यां आपणं सँड कास्टिंगचं कांहीत केलेलं आहे नां
हो सॅडकास्टिंग सेपरेटर केलं सँड अल असं केलेलं
हां ते दोन असे होते प्रोजेक्ट ते आपणं असं एक ह्यांच्यात सेपरेट केलेलं आहे
आपण ते काय नेट लावून मिरर हे मोठ रोगर आणि मग ती आपण पाहि तर आणि मग त सॅटर काय त गला
पॅनलाइझर ह् ते गेज लावून देन केऱ्याचा
ह
पहिला आहे तर आपण स्ट्रक्चर स्ट्रक्चर ते बनवला ना पहिला पण ते रॉड ते आणून हो तेच काय काय आयडिया म्हणल आता हो भरपूर व का केल्याला ड्रॉइंग पहिला देत केलं आपण ब काय का काढले काय काय डिस्कस केलं
म्हन तर वेगळंच म्हनणार होत आपण नाही मग त ठर
होय पहिला ऍक्च्युली गाडीच ठरलेलं होती गोगटिंग छोटी
हा बरोबर
त्यावरणपण ते कसं इंजिन येते सगळं आपल्याला आपल्या चालेलं की मारुती तथट हंडडेडजइन जिना होव तर तस आहे
तेच घ भारा भारी झालास
हे मस्त झाला असता फक्त आपलं टाइम आणि ते कमी होतं नाडे
हम सगळ्यांनी पूर्ण व्यवस्थित टाइमही दिला असता तर झाला असत ते
होय लगेच झालं असत ना त्यात आपण होय बजेट भरपूर गेला असत त्या आपलं ते दोन ग्रुप कंबाईन केलेले ना आपण आठ जणांच एकत्र बाकी सळे चार चार ग्रुप मध्ये करत हो ते
हम्म त्यामुळे आपल्याला तर बरा पण पडला असतं मोठा करायला
हा तस आपण ठरवून केलेलं की कि मोठा करायचा त्यामुळे ग्रुप कंबाईन करायचं
नंतर बहुतेक मॅमनेच आपल्याला आयडिया दिली की तुम्ही असं असं करा म्ह ऑप्शन दिले मग आपण ठरवलं ते करायचं
तसं आपल्याला आयडिया दिली मग आपण त्यातनं जरा काहीत मिक्स करून केलं काहीत
तेच का काय प्रेझेंटेशन वगैरे पण नंतर काय तयारी केली आपण त्याची
कि काय ते व्यवस्थित अजून ज झालं असत
हम्म ओव्हरऑल वगैरे पण घेतलेली आहे काय काय
केवढं फजिदी झाली काय विचारला नाही प्रोजेक्ट नेमकं केलंय आपल्यातले ठराविक म्हणजे जास्त करून ते दोघं तिकांनाच माहित होता मेन प्रोजेक्ट काय बाकी सगळी अशी हेल्प
त्याला माहती होत दुसऱ्याला पण काय असं बोल टॉपरला मग बोलता आला नाही ते
तेच कि टॉपर नुसता ते अस स रट्टा मारूनणार का मारा बोोल त का
काय तो दुसरा ते सरांना वाटलं की हा टॉपर आहे का व्हय. खर आम्हाला टॉपर नमस्ते
हा हा हा ऑफर नुसती नावापुरतीच आहे ती अवघड हाय
आपल सर पाठ करून फक्त बोलतयं
मग ते सगळ दुसऱ्यांकडन कॉपी करतोय आणि स्वतः मोगी करतोय.
होम
बघतो जरा. स्वतःचा बस स्टँडच आहे आपला
आता काय कायतर मोठा करायला पाहिजे
वेळ झालंता तेच आत्ताच आपल्याकड आयडिया पण आहे त्यांनी जरा व्यवस्थित करावे भारी जरा मोठा.
हम्म चालतय की आवाज जरा तुजा कट होतोय. हॅलो हां काय म्हणालतास येतोय येतोय
समरीबन होऊ शकते म्हणजे मोटर कॅनला लावून त्या त्या म्हणजे खाली जाऊन
हा होय होय तसं काय तर सोलार वर ह्यो असं
हम्म सोलार एनर्जी वर पण स्टोरवरून काय काय करू शकतो.
हम्म
हायब्रीडरी हे काय तरी बनवायचं मेन सोर्स आहे तर वेगळी त्याची पावरची आणि साईड बाय साईड एक्स्ट्रा जरा
हम्म बरोबर हाय की म्हणजे काय तर म्हणजे नुसत सध्या इलेक्ट्रिसिटीवरर पण आहे जरा
मस्त पिकी आणि ती जर अशी छान सोलर पॅनल लावाय वर
हा म्हणजे चार्जर चा सेम एक्सेस मिळत राहणार त्याला बरोबर आहे संपनाला मायाकड दे
नाहीतर ती टू सीटर एरोप्लेन असत्यात बघ बारकी
हा प्रावेट
ते बसतात की नाही जेट टाईपची हा हा तसं करायला पाहिजे काहीतरी
ते ते पाण्यात पण ते जात्यात ना ते चाल ते
होय एक एक ते लॅडिंग ते पाण्यात करतात ते
हा मालदीवस मध्ये असतात किती मालदीव तर ते हॉटेल्स तेच वापरतात
असत्यात काय
ते पण चालतय की व्हय तसं काय तर म आणि आण कस मा आवडते म लक्षात आले जंकयाड म्हण कुठ अपेंडट गाडी आणायची म्हणजे अस त्याला त काय नस ता त्यात म्हणजे त्याला रि रि हे करायची र रिफंड बि
रिस्टॉर करून टाकायच
आ रिस्टोर करायची जमकस बर तस मग भारिय
तर काय म्हणजे गाडीज बनवायची काय ते जा आणि काहीतरी वेगळं युनिक
हा काय तस जर कंडिशन मध्ये असली जर तरी बऱ्यापैकी तर मग गाडीच रिस्टोर करायची जर काय नसेल तर मग त्याचे पार्ट्स घेऊन काहीतरी इंजिन घेऊन दुस तर करायचं काय तर
हम्
कारण की मी परवा दे इथं बघित रे आमच्या इथ एक
हो्य काय कसलं
तिथं अशी बी एमडब्ल्यू होती एफ, एम, एम तू का एम थ्री होती कुठली तरी बी एम डब्ल्यू असली एकदम म्हणजे एवढी भारी होती पण असली हा म्हणजे पूर्ण सगळं खराब झालेली हेडलाईट फुटलेली अ म्हज पण बॉडी तरी चांगली होती चेपली नव्हती कुठनं काय असं
हम्
तसं काय तर करता पण येऊ शकते गाड्या म्हणजे कारण की ते एकदम रफ अँटफ असते ज त्याला इंजिन तर चालूच असतय जरा त्याला हे केल की गरम केल की ह विडिओ ब युट्यूब वर व्हिडिओ करायचा मस्त पैकी त्यजा तसं काय गेलं एपिसोट
नाहीशी लंबडी गाडी मिळू शकते दोन, तीन गाड्या एकत्र तेल कनेक्ट करायचे वेल्ड मारून आधी
हा, हां तसं ना लिंबोजीन सारखं
ट्रेंड सारख अशी लांबडी नाही तर अशी लिमोजिन टाईप
हां लिमोजिन
दुसरे काय क असं ते डबल डेकर बस टाईप असते तशी डबल फोर व्हीलर पण बनवायची वरच्या फ्लोर एक कसं आहे हाय
नाहीतर एक ती व्हॅन बनवायची ओमनी घ्यायची आणि त्याला आतन एकदम असं र एकदम असं घगैर सर्कस करय टी व ववी लान मस्त असऽ
ओमनीला होय ह, ह, ह
त्यातच सगळं झोपायचं, खायचं, प्यायचं म्हणे जरा अजून एक्सपांड करायच ओ हा ट्रॅव्हलिंग साठी आणि त्यातच राहायचं ये तेन अस कॅम्पिंग करायचं
हम, हम
ते पण चालतय की
टाईम त्या वेळेला जास्त लागतोय टाइम पायजे
आणि काय
काय मनलास?
अ्नल म्हटलं काय दुसरं काय हे आयडिया काय
काय तेच आता कॉलेजने एक्सेप्ट करा ग, कॉलेज कॉलेजची अशी काहीतरी हे असत्याना त्यांची पण, क्रायटेरिया, त्या टाइपच करायच असतय का, आपल्याला असं काय पाहिजे तसं करू शकतोय.
हम,, आपल्याला पाहिजेल तसं करायलाइल मला वाटतय, मी, तसं काय मला सांगितल नाही ना कधी कुणी
हम्म,
फक्त मग ते, ठेवून घेत, आपल्याला देत्यात ते मग बघायला पाहिजे नाहि तर ती कॉम्पिटिशनला वर पण जायाला येते बघ मुंबई मुंबईला वगैरे तेन पूर्ण ऑरल हंड्रेड टक्के कुठण, चूज करत्यात
होय होय होय आपल्याला मागच्या वेळी ऑप्शन दिलेला कायतरी इंडेस्ट मध्ये द्यायच नाही, तर ते आपण ते कॉलेजला द्यायचं, असं कायतर होत नव्ह
हा, ते स्पॉन्सरच होतं कायतर, आपण संग कुठल्या स्पॉन्सर तर, तेना देणार, सगळ तर असू द्या तर केलं तर आपल्याकडे ठेवायचं नाय कॉलेजला द्यायच असं कायतर होत काय इंडस्ट्रीला
होय होय होय कॉलेज म्हणजे उपयोग नव्हता देऊन पडूनच राहिल असतं.
हाय. तेच की मग
हमम हम, आणि काय आयडिया आहीत, तुझ्या डोक्यातं
हा चालतय मग बघूया
होय ठरवूया हम्म.
चालतय मग सांगा काय
होय करूया की एस एस फोन करतो.
हा,